हॅलो
हॅलो हा काय करायल आस
काय नाही बघा बसलोय तुम्ही नाही करालाय
काय नाही बसले मी पण स्वैंपाक वगैरे आवरला
स्वयंपाक वगैरे आता काही नव्हता सकाळी बिर्याणी घेलती
हा हा
आता अजून आहे बिर्याणी बिर्याणी सकाळी केली कि मग संध्याकाळी काय करायला लागत नाही
ते काय नॉनव्हेज वगैरे असलं कि ते एक चांगलं आहे सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळच होऊन जाते हा हा चालत आहे आमचा स्वयंपाक पण आज जर कार्यक्रम होता बाहेर होते आता कुकर वगैरे लावलेय आता कोणकोण काय काय खाणार ह्याच्यानुसार मग करायचं भाकरी वगैरे
हो
लेटन जेवण झाले नाही
हा लेटन जेवण झालं की मग लेटनच करायला लागते
होय कोण लवकर जेवत पण नाही त्यांनी काय खाणार नाही खाणार हे पण पटकन सांगत नाही हम्म आणि त्यात कसं भाज्यांचा आणि मेन प्रॉब्लेम कोणीही भाजी खात नाही ती भाजी खात नाही हम
पण एकाला वांग केलं तर ते आवडत नाही कला बटाटा केला तर ते आवडत नाही
हा आमच्यात तर तेच आहे बटाटा एक वेळेस खातील मुलं वगैरे आहे हा मग अस आता कसं जरा आहे की एकदा बटाटा बाजारात गोड येते की केल्यानंतर सगळं जास्त गोड गोड लागते त्यामु
हा ते नाही खावटत हम्म होय आवडतय हो आम्ही पण जर बाजारात गोडबटाटे आला नाही घेत मग
हम्म तेच आहे आमच म्हणजे आम्ही त्यावेेळेस जरा कमीच घ्यायला सुरुवात करते
हा
हा नाहीतर मग काय आणि आमच्या घरात वांगी वगैरे हे पण नाही आणि कसं चालू झालंय आता आजोबा आणि पप्पा जे काही खात नाहीत ना ते ही दोघं पण खायचं बंद करायलाच ह सई सग हह अजज हा झ वांग खात नाहीत ना हा तर हा बाबा वांग खात नाहीुम्ही आम्ही का खाऊ त्यांना काय म्हणत नाही की त्यांना दुसरी भाजी करताय ते झाला हा पप्पा भेंडी खात नाहीत मग आम्ही का खऊ आम्हाला पण नको आहे हे पप्पा दोडका खात नाहीत आ्हाला पण नको आहे मग त्यांना डब्याला काय द्यायचं हाच मेन प्रॉब्लेम होते
कडधान्य करून द्याय लागतात
हा कडदानना ते पण असं रेग्युलर त्यांना तेस तेस नको असं आहे मसुरा म्हण मूग म्हण हा थोडच नाही एकदाच एक मूग व करून दिलीस तर खातील नाही तरर मग नाही वेगळं काहीतरी पाहिजेल मग आणि हम्म हम्म बेचन वडी वगैरे असं सगळं काही नाही काही तर वेगळं असं रायत्र पाहिजे
हो
असं काय नको मेथीची भाजी पण मण असं एक हा मेथीची भाजी पण असं कधी तरच
हा
अगोदर डोडका वगैरे खात होती आता नाही खात आता हा पप्पा वगैरे खात नाहीत मग आम्हालाच देत आहे तुम्ही सारखं
मेथीची भाजी शेकूची भाजी आहे चांग लागतेय की पण टेस्ट ला
हा चांगली लागते टेस्टला पण खर त्यांना नको की काय सारखं भाज्या देत ते नको आम्हाला काय असं आहे त्यांना का त्या दोघांना काय म्हणत नाही तुम्ही दोघी पण आणि त्यांच्या आजीला पण असं म्हणतात हा दोघी पण काय म्हणत नाही बाबा खात नस तर दुसरी भाजी कराय लावताय करताय तुम्ही पप्पा खात नस तर दुसरी भाजी करताय आणि आम्ही खात न आम्हाला काय करून देतय का खर कस सांग हे ही दोघांनी काय केलं जे हे दोघं खात नाहीत की नाही ते सगळ्याचनी भाजप ् बयच बना दुरीजण करायची
हो
हम्म या से सगळ
मग काहीतरी बेसनची पोळी वगैरे करून द्यायची
हम्म बेसनपोळी नाही तर आपल्या पिवळ्या झुणकावडी वगैरे असते ना हा ते पाहिजे हा तसच पाहिजेल काय नाही काय तर रोज वेगळं काही नाही काय तर पाहिजे
सॉस चपाती बना जाम चपाती
हा नाही आम्ही देत
शाळेला काय घेऊन जायल म्हणजे हा
हम्म खरं शात सोरडा हम्म आणि जामचपाती वगैरे पण नाही सारखं त्याच्यामुळे कसं जरा पोट वगैरे बिघडतेेत नाही आता ती दिवसाच करून ठेवतात काय बाजारात त्यामुळं शक्यतो नाही जाम वगैरे आणायला बघत सॉस कधीतर आणते फक्त आज कायर गे वडा वगैरे घरात केला.
हा.
तर हा नाहीतर चायनीज मधला काहीतर कोणता तर पदार केला मंचुरि वगैरे तरच.
हो ते पण घरीच करायचं बाहेरचं म्हणजे नाही त्यातलं भरपूर केमिकल वगैरे असत.
होय होय.
हम्म.
त्यामुळ तेवढंच फक्त म्हणजे जेव्हा वापर होणार आहे त्यावेळेस फक्त सॉसांचा अस आहे सोया सॉस आणून ठेवतेस सोड म्हणजे असं राईस वगैरे करायचं असेल तर.
हा.
हम्म. नाही तर मग
टमॅटसॉस पण म्हणजे आणून ठेवायचं कधी वेगळ काहीतरी एमर्जन्सी असते अचानकच भाजी वगैरे नुसत्या खाल पण चालतोय
होय खरं कसय मोठी खाऊ देत नाहीत नाही त्यांना खोकला लागेला. तला गेला अस त्यांचा आजा आज्जी म्हटलीत की मग आम्ही तर कसं द्यायचं. हा मी नं मग आणि पुन्हा म्हणणार की हा तुला करायला ते म्हण त्यांना असं द्या लागलेस काय?
हो होय ते प
हम्म त्यामुळं हं त्यामुळं शक्यतो नाही. ते खायला बघतात सोड एक एकदा सॉस दे सॉस चपा ते नाही तर आचं काय नाही काहीतरी दे म्हणतात. खरं नाही आम्ही द हा द्याला बघत उगच त्यास दिलं आणि हे होय खंतर आणि आपल्यावरच येते नाही ते. दवाखान्यात दोघे न्यायला लागते आस तस.
हम्म. लहान मुलांना एकदा काहीतरी म्हणजे आजारी पडलेत कि काय मग खरं नाही.
होय होय ते तर काय आहेच. दवाखान्यात आणि एकदा गेले कि हजार रुपयेशीव्या खाली काय नाही.
खाली नाही होय. पाचशे रुपयाच ते द डॉक्टरचच होतय आणि बाहेर च्या गोळ्या तेन महाग परत.
हम्म आता केस पेपरच काढायला गेले तर तीनशे साडेतीनशे चारशे रुपये झालेले आता. हम्म त्यानंतर औषध गोळ्या वगैरे ते सगळं सर्दी ताप आल कि वाप द्या हे द्या ते द्या.
हम्म.
दे सगळं चालूच असते बा आणि एकदा पण दाखवून चालत नाही आणि पुन्हा तीन दिवसांन आणि बोलवते त्यामुळं हम्म त्यामुळं लक्ष दिलेलंच बरंय.
कोर्स करा एवढा कोर्स करा तेवढा कोर्स करा परत झालं की बोलवा. त्यावेेळेस मग आणि त्यांना कायतर वाट लं की अजून काहीतरी हाय तर आणि मग इंजक्शन गोळ्या आणि असते.
हम्म आता कस झालंय तीन दिवसाचच औषध देतात त्यांनी देतानाच. आणि बरोबर ते तीन दिवसात आपलं सप्तय सकाळ दु
होय बरोबर मेजुनच देतात तेनी.
हम्म आणि त्यानंतर तीन दिवसानं आणि बोलवतात त्यावेळेस आणि जर कमी नसेल तर मग हा जर लगवी टेस्ट पण बघूया असं तस त्यांच चालूच असते मग. हम्म जिथं हजार रुपये करणार तिथं म आणि दोन तीन हजार रुपये.
होय द दवाखान्याला आता लई पैसा चाललाय आलीकडं. हम्म आणि सरकारी दवाखान्यात पण जाऊन उपयोग नाही.
होय आणि जायला बघत नाही ओ आता तिथं पण सुविधा चांगल्या झाल्यात सोड.
हा.
हम्म खरं जायला बघत नाहीत कोण.
होया सरकार दवाखान्यातून चांगलं कराय लागणार पण तिथं म्हणजे अजून पण लोकांना की तिथं अजून काही सोय सोय नाहीये त्यामुळे नाही कोण जायला बघत एवढ.
होय होय.
हम्म.
म्हणजे एकदा तर जाऊन बघायला पाहिजे म्हणजे माणसांना कळते आणि तिथल्या गोळ्या वगैरे चांगलं असतं ना.
असतात होय.
हम् त्यान जेवढं म्हणजे आपल्या जे खाजगीमध्ये जाऊन आपलं तेवढं लवकर येते होत नाही ना तेवढं ते सरकारी मधल्या गोळ्यांनी लगेच इफेक्ट होतो.
हमम. पण लोकांचा विचारच झालाय सरकारी दवाखान्यात नाही जायचं हा. हा खाजगी दवाखान्यात जायचं त्यांना आता कशी सवय झालेली असते. आणि आता प्रत्येकाचे कस फॅमिली डॉक्टर बरोबर नेमलेले असते.
होय फॅमिली डॉक्टर आता सगळ्यांचे नेमलेलेच आहेत. किती जरी काय झालेलं ना. तरी हम्म अन कस झाले ह आजारी असलं तर घरी बोलवले तर घरी पण येतात नाही.
येतात होय.
ते तर आहेच होय आता आमचे पण आता फॅमिली डॉक्टर आहेत ना.
हा.
ते पण तसेच आहेत म्हणजे आमच्या सासूबाईंना पण सांधेवात वगैरे आहे रात्रीत ना कधी पण त्या पॅक होत्या त उठायला येत नाही बसायला येत नाही चालायला येत नाही असं होते.
हा.
हम् जास्त लोड झाला अस आम्ही दोन तीन वेळा बोलवलो होतो रात्रीचे एक दोन वाजता त्यानंतर पहाटे पहाटे सहा पाच वाजता असं. लोड झाले म्हटल्यानंतर ते बोलवायलाच लागते हा. त्यामुळे असं कसं ते अगोदर पासून जास्त हे आहेत ना.
हा.
हम्म जवळचे असलेले त्यामुळे पण येतात ते पण.
होय.
दुसऱ्या ठिकाणी कुठे जात नाहीत बाहेर पण त्यांना दवाखान्यात कणी फुल गर्दी असते सकाळ संध्याकाळ फुललं.
हो ते दिवसभर दवाखाना करून आणि रात्रीच नाही जात घरी पण
हा नाही जाते नी. फोन स्विच ऑफ करून ठेवतात एक एकदा तरी पण आमचं उचलतात. नाही म्हणत नाही त्याच्यात त्याने चांगलंये उलट तस.
त्याच डॉक्टर येऊन जातात म्हणजे जे जर म्हणजे नवीन जर ओळखीचे असले तर ते नाहीयेत ज्यांचे जास्त जवळ जवळचे असतात ना त्यांच्यात ते जातात ते.
हा जातात आणि कसंये दवाखाना शेजारीच आहे त्यामुळे ते येतात. खरं राहायला त्यांनी दुसरीकडे सोड इथं फक्त दवाखाना आहे त्यांचा मोठा आहे इथं पण राहायला त्यांनी लांब आहेत हमम तरी पण त्यांनी येतातच की. ह असू दे म्हणायच आता एवढं सिरियस आहे म्हंटल्यानंतर त्यांनी इतर वेळेस लावत नाहीत माहीत आहे त्यांना पण आणि ते त्यांचं कामच आहे सोड. कुठल्या पण आजारांना म्हणजे व्यवस्थित हे करायचं.
हा.
हम घर तसे पाहिजेत नाहीत एक आहेत काय आमच्या त्या आहे डॉक्टर किती पण काय पण सिरियस असू दे्या होते परंतु मागच्या वेळेस आम्ही बोलवलो तर आले नाहीत ते नाही.
हा.
नाही हा घरात आले, बारा वाजलेल बघ अर्जंट म्हणजे सिरियसच विषय होता. आणि बोलवले त्यांची गाडी येतेल बघून, आमच्या सासूबाई सासरी वगैरे बोलवल्या.
हम्म.
लगेच आत गेले. हा येतो म्हंटले रोडवरच असताना, आणि बॅकला म्हणजे बॅक साईडला घर आहे आणि, नंतर गेलेत बोलवायला दोघे पण, तर नाही लगेच. तो दरवाजा लावून गेट लावून, आतमध्ये जाऊन झोपला दरवाजाचं उघडान काय आवाज.
होय.
शेवटी हा शेवटी आम्ही गाडीत घातला, आणि त्यांना घेऊन गेलो एक वाजला मग आम्हाला त्या वेळेस.
हा मै एकेकदा असं करत्यात, मग त्यावेेळेस काय करायचं काय नाही काय सुचत नाही मग.
हा हा.
मग त्यामुळे त्यांनी, फॅमिली डॉक्टर आपले आपले करून ठेवलेल बर असतंय. कधी पण फोन केला की येऊन झालात पटकन.
होय होय.
हम्म.
हम्म. हा.
चालेल मग, आवरा मग स्वयंपाक वगैरे आता.
हा. हा.. चालेल आवरते की, हा हा ठेव.